आवाज येतोय?
येतोय. माझा येतय तुम्हाला?
हो येतो येतो व्यवस्थित येतोय. काय चाललंय मग?
काय नाही एकदम मजेत. तुम्ही हाय मजेत एकदम?
एकदम मजेत.
त्याला कामात सगळे रखले
हो सगळी काम झाली तुमच्या इकडच्या भागात एखादी नवीन रेसिपी असेल किंवा एखादा प्रसिद्ध पदार्थ असेल तर त्याबद्दल सांगा.
आच्या इथ काय म्हणजे सगळेच पदार्थ असा नाही का भाजी पोळी चपाती भात सगळं रोजच त्याच असत हा बाकी पुरणपोळी जास्त आवडते ना आता हे सीझन होत आधी महिन्याचं
ते आंबे रसपोळी तर काय खायचं बघायलाच. नको रसपोळी तर भारीच लागते.
हो रस आणि पोळीच खूपच चालू होतं आमच्या तर तर नाही का. दोन तीन दिवस वाड सारखं चालू अस. मुलांना की
ह हा हो हो आणि ते रसात तुम्ही कधी कुरवडी भिजवून खाल्लं म्हणजे रस रसकुरवडी खाल्लीत का कधी खूप छान लागते गव्हाची कुरवडी तळायची आणि रसानी ते कुरवडे खायचे एक नंबर एस हो का खूप छान लागते एकदा खा ट्रायल करून बघा
करल करेल मी एकदा एकदा करून बघेल खरंच
कुरवड्या करतात का पण तुमच्याकड, हा मग ते र कुरवाडी. आणि हेच रस खूप छान लागतो.
एकदा खाऊन बघेल खरंच.
हा हा.
आमच्याकडे मांडे फेमस आहे मांडे बनव तात, असं. पुरणाची मोठी अशी खापरावरती गोळी केलेली असते ती हातावरती बनवतात.
हो का, कशी करतात ती.
ती म्हणजे मला तर कधी काही येत नाही आम्ही तर विकतच घेऊन येतो ना का लागले तर कधी एमर्जन्सीला कोणाला लच वाटलं पुरणाची पोळी ख्यायची हाय. मग ईथ आमच्या नाय का अ मोठ एक दुकान आहे मग तिथं गेलं का त्यांची इथ कायम रेडी असत कंटिन्यू चालू असतं पोळ्या बनवं. तिथं गेलो का हा तिथं गेलो. ऐंशी रुपयाला एक पोळी देतात. मोठी असती. ह म ते आणली तय म्हणजे ती कशी करतात पुरण वगैरे बनवतात. गव्हाच कणिक वगैरे आपण कर पोळी साठी तसच ब तसच घे. मोठी मोठी. करायचे उंडे मळायचे चांगले त्याच्यामध्ये ते पुरण घालायचे थोडीशी लाटायची. हातावरती हातावर कीती मोठी करत. ताईची, दोन् हात हा दोनी हात. हातावरती. आणि याच्यावर ती अशी मोठी करायची आणि ती अशी खापरावरती टाकायची.
अच्छा! हा हा हा कापरावर भासायची हा हा.
आणि एका पोळीमध्ये न एक का म्हणजे आता दोघ तिघांच तरी खाणं सहज होतं दोन जणांचा तीन जणांच तरी होतच. म्हणजे मुलांचं जन्म. हा एवढ मोठी असते म्हणज तीन जण पोळ्या आल्याना, अ घरामध्ये निघा सगळे जण खाऊन जातात. म्हणजे सगळ्यांचं खाऊन शिल्लक कोात
हा हा आणि ते खापवर भालेली टेस्टी पण लागत असे त्या च आपण घरी करतो त्यापेक्षा व लात अस नाही क खाली नाही पण तिकड आलोत कधी तर बघू म्हणजे
नाही नाही हा नाही खूप छान आहे आणि कापरा आणि कस होऊन जात माहिती का परण कराच दोघ तिघ जणच असत मग एवढी टाकायची डळ तुम्हाला माहिती किती करा बसायं ते पुरण एवढं बनवायचं भांड्यालाच चार तास लागतात केवढे भांडे निघतात ते
खूप भांडे पडतात ते आहे.
वाटत एवढं कुटाणा करण्यापेक्षा मध्ये एक विकत आणली होऊन जातं त्याच्यामध्ये
हो बरोबर आहे ते आहे.
ते आपल्याला बनवता पण येत नाही काय नाही मुळात
हा तसे चव येत नाही हा. ते खापरावर भाजलेलं बोलल्यावर ते टेस्टीच लागत म्हणजे त्याला काय तोडच नाही आपण म्हणतो पण मग गॅसवरची भाकरी आणि चुलीवरची भाकरी यात सुद्धा खूप फरक आहे म्हणजे चवीमध्ये पण आणि ते खमंग लागतेच. चूलीवर भाजलेली जी भाकरी आहे ना नुसती भाकरी खाल्ली तरी पण
हो हो नस त्याला नाही का तेल, मीठ लावलं.
छान लागते हा आणि आपल्या गॅसवर ती कशी अशी हे हो गिळघिळ झाल्यासारखी होते भाकरी आणि चुलीवरची एकदम मस्त हा छान लागते ती भाकरी पण
कड नाही का चुली वरचच फेमसच आहे ना कुठल्या पण लगे लगे चुलीवर मिसळ चुली वरच नाव जरी काढल तरी सगळ्याना उत्सुकता असते ना पण जाऊन आल पाहिजे मिसळ पाशी हे काय हे केली पाहिजे आता तर ते खरच चुलीवर बनवता कणी ते आपल्याला पण माहित नस
हो ते आहे ते माहिती नाही आता गावाकडे आपण गेलो चुलीवरती केल पण चव बदलते हे नक्की आता हॉटेलमध्ये नाही माहत नाही का मसाले टाकूनच टेस्ट वाढवतात.
हा ते उगच नावासाठी ते सुद्धा करत असेल काही सांगता येत नाही नाही का फक्त आणि आपल्याला कशी उत्सुक तेच की, आपण सिटीमध्ये राहतोय आपल्याला नाही का चुलीवरचं नाव काढल्यावर हो खूप छान टेस्ट असे आपण खर गेलं पाहिजे, क असं आपल्याला हम्
कशी हाय एखादी गावाकडे गेल्यावर खाण्यात येतं. ते माहिती अ आमची आजी तर काय करायची माहिती ते का, आम्ही लहान असताना चुली सगळा स्वंयपाक झाला ना की त्याच्यात वांगे दोन टाक, बटाटे दोन हा कधी कधी अंडे पण त्यात टाकायचे त्या हारावरती भाजायचं ते सगळ, म्हणजे त्या हारात टाकून ठेवायचं पुरण.
हा
आणि एक दोन तासांनी काढायचं ते तर इतकंच, खमंग लागायच ते अंड तर खाव. म्हणजे भाजलेलं आणि वांग वांग तर तुम्ही खाल्लं असेल भरीत वांग्याच,
हो, वांग्याचं भरीत खूप छान
बटाटे पण भाजलेले इतके टेस्टी लागतात आपण कस कसं करतो पाण्यात उकडवतोत. मग त्याची सगळी चव किंवा ते आर्क सगळ पाण्यात जात. पण हे भाज लेला अस तना चुलीवर कोळशांनवरती
त्याची टेस्ट वेगळीच लागते. हॅलो हॅलो, हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो